येतोय का आवाज तुम्हालाताई? झालं जेवण वगैरे
हॅलो!
हॅलो!.. हा म्हटलं जेवण वगैरे झाल का?
हो झालं ना. जेवण झालं. जेवण झालं. फराळ, ये.. ह्याचं काय म्हणता उपवास सोडला.
कालची एकादशी
हा.. हो.. आता आवरलं, म्हटलं रिकामा वेळय बोलूया मग.. फोनवर असं, ह
आता एकादशी झाली आता पुढे आली गुरु पौर्णिमा चला, पौर्णिमेबद्दल काही विचारू.. तुमचे काही गुरु वगैरे आहे का कोणी?
हो, गुरु म्हणजे.. मी शंकर भगवाननाच मानते आणि मी एक ज्या बिझनेसमध्ये काम करते ना मग.. त्यां.. चेच ते आमचे ओनरे आहे मॅडमय.. तर त्यांना गुरुच मानलेलेय माझ्यावरच्या ज्या मॅडम आहे त्यांना गुरुच माणले मी म्हणजे जे माला... ज.. जे मला शिकवतात.. हे करतात ना तर मी त्यांना गुरु मानते असं.
हो, आपण प्रत्येकाच्या शिकतच असतो. जे पावलो -पावली आपल्या म्हणजे अ.. गुरु मिळतच अस असं म्हणा तुम्ही.. कोणी चुकीची दिशा दाखवत कोणी वाईट पण आप.. आपल्याला कळतं ना की योग्य काय अयोग्य काय मग त्या योग्य पाहिजे असतो आणि गुरु हा.. हम् गुरु हा मनुष्य रूपामध्ये असतो, म्हणजे आता हे बघा आता महादेव झाले, विष्णू भगवान हे देव झाले ना. त्यांनी हा.. जो मनुष्य रूपामध्ये असतो ना, त्याची आपण पाहिजे का? काय म्हणतात त्याचं अ.. मंत्र जो आपल्याला मंत्र उच्चारण करतो, आपल्याला योग्य दिशा दाखवतो.. तो आपला खरं वास्तविक गुरु असतो, ज्याच्याकडनं आपण बोध घेतो थोडक्यात सांगायचं म्हणजे
हो.. ओ..
गुरु दक्षिणा.. थोडक्यात म्हणजे जो देत तो.. मग आता पण आता.. आता आषाढी.. पौर्णिमा येते की बरोबर
हो--ओ..
आषाढी पौर्णिमा म्हणजे ही.. गुरुदेवांची एक सेलिब्रेशनच आहे मोठं एक हो.. झाले. मग त्याच्या मागे पण आहे एक हृ.. कथा म्हणजे का केली जाते? कशामुळे? गुरुपौर्णिमा, अशी तर प्रत्येक महिन्यामध्ये बऱ्याच गोष्टी येत राहतं. हम्म. म्हणून म आता अ महर्षी ऋषी जे आहे. खरं त्यांचा जन्म हा पौर्णिमेला झाला आहे. आषाढीच्या दिवशी महर्षी ऋषी म्हणून. म त्यांचा जन्म ऊत्सव म्हणून आपण, ही पौर्णिमा साजरी करतो. म त्यांचीच का करतो महर्ष ऋषींची? असं पण आहे. महर्षी ऋषींनी काय केले? वेद लिहिले. त्यांनी अठरा पुराणांची रचना पण केलेली आहे. त्यांनी वेद लिहिले म्हणजे, त्यांनी काय केलं, अ खूप तप केलं. ते खूप हुशार होते. आणि तप केली, साधना केली आणि त्यांना समजायला लाग हळूहळू म्हणजे प्राचीन काळची गोष्टय ज्यावेळेस अं म्हणजे आपण राम श्रीकृष्ण आता त्यावेेळेस कसं होतं बघा, आता आपण कसं नर्सरी वगैरे टाकतो. त्यावेेळेस त्या काळामध्ये काय होतं? प्राचीन काळामध्ये, हे मंग म्हणजे राजाची मुलं असो कींवा सर्वसाधारण मुलं असो हे गुरुकुल मध्ये जात होते. अन त्यांना गुरुकुलामध्ये गेल्यावर ही सगळ्यांना सारखी शिक्षा होती. जसं की आता ही तेच चालू आहे. का मुलांना सगळं सारखं शिकवलं जातं, बरोबर. म त्या ठिकाणी कधी भेदभाव केला जात नव्हता.
सगळ्यांना सारखीच् शिक्षा होती. सेवा कशी करायची, विनम्रता, संयम कसा ठेवायच् सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, धर्माचं रक्षण पण कसं करायचं. ह्या सगळ्या गोष्टींची ते शिक्षा देत होते. मंग ते खूप हुशार होते. म महर्षी ऋषींनी तप केली अं अध्यायन करायचे, वाचन करायचे. आणि ते खूप श्रेष्ठ होते. म त्यांना त्यांच्या तपातनं त्यांच्या साधनेतनं त्यांना हळूहळू कळायला लागलं की पुढे जाऊन
हुं.
येणाऱ्या युगामध्ये माणसाची बुद्धी जी आहे ना, म्हणजे स्मरणशक्ती ती हळूहळू कमी होणारे. असं त्यांना ते म्हणजे जे ज्ञान आहे ना त्याची अ हे होणारे, नाश होईल ब्वा म ते हरून नको जायला. ह्या युगात काय झालं होतं, म्हणजे त्याचा नाश जर झाला तर पुढचं युग कसं चालेल ना. म त्यांनी काय केलं, एक काम केलं, जे वेद आहे ना त्याच्यामध्ये त्यांनी त्या वेदाचे चार भाग केले. आता वेद त तुम्हाला माहितच असतील. ऋग्वेदे, अजुर्वेद सामवेद ए अणि अथर्ववेद ए, बरोबर. म ह्या वेदाची जी रचना केली ना म्हणून त्यांना वेद व्यासजी म्हणून पण अं गृह्य केलेलें. सगळे लोकं त्यांना वेद व्यासजी, महर्षी ऋषी असं म्हणतात. वेदव्यास म्हणजे त्यांनी वेदांत चा, हे केलं म्हणू उम्म त्यांना वेद व्यासजी असं म्हणतात.
हा आ.
म आषाढी पौर्णिमेला त्यांचा मोठा अ उत्सव साजरा केला जातो. वेदव्यासांचा
हा हा.
आणि गुरु शिवाय तर जीवनाला अर्थ नसतो.
हो ते तर आहे.
बरोबर ये मग आपण म्हणतो ना ज्याने गुरु नाय केला त्याचा जन्म वाया गेला. ते कसं ये पुस्तकी ज्ञान तर प्रत्येक जण जमवतोय पुस्तकातून. पणजी आपल्या आयुष्यामध्ये ही योग्य दिशा म्हणतो आपण. योग्य दिशा दाखवणारा आता म़ आत्ता हे बघा जन्माला आल्यानंतर आपण काय म्हणतो आई ही. बाळाची पहिली गुरु असते. कारण आईला सगळं माहित असतं मुलाला काय हवं ए काय नको ये. कुठे इतकं ठेवल्याने त्याला काय त्रास होईल जो. चालायला लागतो म्हणजे रांगायला लागतो मग आपण सेफ्टी सगळ्या गोष्टी ठेवतो का नाही.
हो.
तिथं ना आता त्याला त्याच्या आयुष्याची व कोणत्याही गोष्टीची इजा नको बाईला. त्याला खाऊ घालताना सुद्धा आपण चार वेळेस विचार करतो खूप गरम वस्तू असलं तर थंड. करून त्याला खाऊ घालतो त्या गोष्टीत गोष्टीचा त्रास असतो ना आपल्या जीवनामध्ये खूप साऱ्या गोष्टी अशा आहे का त्या आपल्याला त्रास नाही झाला पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला गुरुजी खूप गरज आहे. कोणत्या न कोणत्या तरी रूपात आहे ते आई असो. बहीण असो आजी असो. म्हणजे घरातले कसे आपल्याला सगळं सांगतात हे नको करू असं कर तसं कर म्हणजे दिशा दाखवण्याचा थोडक्यात प्रयत्नच करतात. म्हणजे ते पण एक गुरुचं हेच झालंय आप लेफ्ट आणि बघा एवढ्या मोठ्या विष्णू भगवानाचे अवतार राम होते.
हो.
त्यांनाही गुरु कुलामध्ये लाभो त्यांना शिक्षा घ्यावी लागली. त्यांचे गुरु पण महा श्री वशिष्ठ ऋषी होते. श्री कृष्ण होती. श्रीकृष्णांबरोबर पण त्यांचे मित्र होते सुदामा वगैरे. शिवाय आणि ही गोष्ट आमचे पण गुरु. महर्ष सांगी पणे होते. म्हणजे त्यांना नाय गुरू करायचं चुकलं तर आपण कोणता काही विषयच नाही. त्याला सुद्धा गुरुची आता आज सुद्धा खूप गरज आहे.
भु
म्हणजे आपल्याला पण कोणीतरी दाखवणारा पाहिजे न घेता च नाव.
वो
योग्य दिशा दाखवणारे म्हणजे प्रत्येक जण आपल्या अ आयुष्यामध्ये आपण एखादी गोष्ट विचारतो योग्यच दिशा दाखव. केलं का नाही पुस्तकी ज्ञान फक्त. त क तेवढ्यापुरतं असतं पण आयुष्यात जीवनात
जनरल नॉलेज हे पाहिजेच जीवनात पुस्तकी किडाके. पेक्षा जनरल नॉलेज हे इतकं महत्त्वाचं ए की त्याच्यातून आपल्याला अनुभवायला पण भेटतात. काही काही गोष्टी शिकायला भेटतात त्याच्यातून. अ ह आपण पुस्तक मधलं एकदाच वाचणार आहे पण जन ड्रोन नॉलेज मध्ये आपल्याला. स्वतःला अ उभा राहावं लागतं किंवा अनुभव घ्यावा लागतो किंवा दुसऱ्यांचे विचार आपल्याला ऐकाव लागतात किंवा सांगावं लाग तात म्हणजे हे आपण जाणवतो अनुभवतो तो आणि मग त्याच्या शिकत. चालतो अजून आपण की कस आपण केलं पाहिजे किंवा कशामध्ये सुधार केली पाहिजे हे आप पल्याला समजत असतं जनरल नॉलेज मधून म्हणजे ते म्हणतात. ना किसत अ पुस्तकी किड्यापेक्षा जनरल नॉलेज.. शिकलेलं कधी पण चांगलं असं हा असं म्हणते की जेणेकरून म्हणजे बघा आता तुम्ही गुरु पौर्णिमेचं सांगितलं मला की ह्या ह्या दिवशी असं असं होतं किंवा हे. जर तुम्हाला जर हे कोणी जर सांगितलं असेल तरच ते तुम्हाला गोष्ट माहितीये ना किंवा तुम्ही एक ते. खांद्या पुस्तकात वाचलं असेल तेव्हा तुम्हाला ही माहिती झाली. केले आणि तेव्हाअसं जसं जीत तुम्ही एखाद्या अ देवळात. गेले भजन मंडळात गेले हा मग तिथे ते. सांगत असतील. किंवा बोलत असतील तर तुमच्या कानांवर ते शब्द पडले असेल तर ते. तुम्हाला समजत असेल की नाही बा याच्यातून हे असं झालं. तसं झालं मग आपण तो.. दुसऱ्याला सांगण्याचा प्रयत्न करतो बरोबर की नाही म्हणजे त्याच्याने हे ज्ञान पण. दिला जातो हा ज्ञान. पण वाट जात आणि त्याच महत्व काय त्या दिवसात. छ हे पण समजतं आपल्याला असं.
कि म्हणतात ना.. ज्ञान हे दिल्याने वाढतं.
हो.
जर ज्ञान वाटलंच नाही तर त्याला गंज लागायला लागतो कारण आपली पण. प्रगती होत नाही बुद्धीची.. आपण चार माणसात जर
आणि... गुरु हा इतका श्रेष्ठ आहे.. ये... नाही ऐका. गुरु हा इतका श्रेष्ठ आहे की आपण त्याच्यासाठी जेवढं करणार. तेवढं ते कमीच राहणार आहे आणि आणि त्या गुरुला आप आपल्यामध्ये जेवढी सुधारणा होत चालेल तेवढं त्या गुरुला आनंद होणार आहे. कि नाही बा.. माझ्या अ.. विद्यार्थ्यांनी ही शिकला आहे. केलं म्हणजे त्या आपण जे फीज वगैरे देतो आ आजकाल काय काय करायला वगैरे तर गुरुला कसं असतं. कि ते पैशांपेक्षा तुमच्यामध्ये किती किती बदल होतय किती सुधार होतय याच्यामध्ये त्यांना. खूप आनंद असतो काही गोष्टींचा म्हणून मग. गुरु हा सगळ्यात श्रेष्ठ आणि गुरु विना काहीच नाही असं..
गुरु विना काही नाही ुु गुरु म्हणजे ते संस्कृत मध्ये आहे. गुरु म्हणजे गु चा अर्थ होतो अंधार आणि र चार रू चा अर्थ होतो नाश करणारा.
आणि काय काय जण काय म्हणता काय काय. काय म्हणता मला गुरुची गरज नाही मी स्वः ता करू शकते हे पण मग आप आपल्याला कुठेतरी मदत घ्यावीच लागते ना. त्याच्याशिवाय थोडी आपण काही करणारय... बरोबर आहे की नाही, आपण आता आ.. आज मोबाईलचा वापर अय. त्याच्यामुळे मोबाईल मदन आपण काढू शकतोय. पहिले मोबाईल नव्हता, तर आपण कसं.. यांना विचारू त्यांना विचारू. याच्यातून काय झालं.. आता तुम्ही सांगा? आ म्हणजे विषय निघाला तर मी तुम्हाला सांगते ब्राह्मण लोक हाय ते बघतात... पत्रिका बघतात.. हे बघतात... ते बघतात ते पण कुठ. तरी गुरूच्या हाताखाली शिकलेले म्हणून आपल्याला सांगू शकताय ना.. कि आज असं आहे.. तसंय. म्हणून हां गुरु म्हणजे सर्वात श्रेष्ठ मी तर मानते आणि गुरुविना तर काहीच नाहीये कोणी अ.. करू शकत नाही. ह.. गुरुच्या शिवाय काही हा काही अ.. काही जर करायच ठरल तर आपल्याला मदत ही लागणारचय आणि असं
म्हणतात ना.. मा... मनुष्य हा शेवट परंतु विद्यार्थी एक असतो शेवट क्षणापर्यंत काही ना काही तरी तो शिकतच असतो.. अस आहे तो.. गुरु, हो.. हो.. चालेल.
ते म्हटलं.
हो.. हो...